हा बोला कुठं खाली गेलती का
नाही इथेच होते अ मी ते म्हणजे मी तुम्हालाच कॉल लावला म्हण तम कधी लावता म्हणून
पण मी तेच म्हटलं लावते म्हटल तू बंद करून टाकला
असं आहे का अच्छा मी ते ऐकलच नाही मी कट केलं डायरेक्ट
हो ना हा हा तेच म्हटलं
हा
त्या सांगाात तू सांगाता काय म्हणता
काय नाही बस
हम् झाली का आंघोळ वगैरे झाले हा आंघोळ वगैरे झाली
नाही अजून उठले नाही हे कॉलेज चालू झाले आज पेमेंट येणार मध्ये कॉल करून घ्या म्हणे दहाच्या आधी
हा हा ह ह
ह कॉल्स करून घ्या म्हणे दहाच्या अधिक
हो का हो ना बरं बरं म्हूनच म्हटलं तुला एकक लावते मी बलेल लावते मग
हो
हा
तेच ना हम् कालगरुपर त बोलत ते बापरे
हा
ग्रुपर चालू म्हणजे काल आम्ही बारा वाजेपर्यंत बोलत होतो
हो का हो हो तुझा कॉल ब
बारा जणांंतरच आला तुम्हाला हो बाराजण म्हणजे राजेश्वरी ताईंना बोलल्या आधी
ह हो
ह त्यांचा माझा कॉल तर कटत होत नव्हता
माहिित आहे मी पण तसच केलं ना आम्रपाली आम्रपालीला केला माझे ना आठ झालेले होते मग मी तिला फोन लावला ती चालावला माझा म्हणजे तिने मला केला माटलं मी तू ना करते म्हटलं हो म्हणेणे ठीक आहे मग आम्ही बोलू राहिलो तर दहाही मिनिट होऊन गेले वीस मिनिट झाले
हो आमचे पण दहा गे व गे पं मिन बोललो आम्ही मग नर ब म्हणे असाच कॉल चालू रा राहील म्हणे हा अ हा काही कॉल कट होत नाही म्हणजे तुम्ही एकतास जरी बोलला तरी,
ब
तर मी म्हणल, हो का म्हणलं हा मग त्या, बोललल्या मीच, कट करते म्हणे जाऊ द्या म्हणे.
मं ते त्यात मग ते टार्गेट असं होतं. किं माझे आठ झालते ना एकदम दहा दाखवलेत मग.
आरे बापररे हः
हो तुझे तसेच अस, होतील पाहाशील तू
नाही तसं, नाही काही झालं. माझ्या सेकंदे सेकंद जास्त आले पंधराशे सेकंद आले ना
हा तर मग माझा वीस मिनिटं झाले ना वीस मिनट झाले ना तर दोन कॉल झालं त्याच्यात मग माझं हो तस दाखवलेत मगटलं हे तर फारच चांगलं झालं बा हा
हा बरं आहे ना तेच काय म्हणता बाकी
कारंजाला
मी बघल ना आता
आई सोबतत न हम्म फिरण्यासारखं इथं काही नाही मारी जवळपास खेड आहे तिथं जाता येते
अच्छा ते गार्डन पण आहे ना घट्ट कुठेतरी
हो इथं एक गार्डन आहे आणि इथं जवळपास अ दोन तीन खेडे आहेत तिथं छान छान असं वॉटर पार्क आहे
हः हं अच्छा
हे पण आहे अ, गजान महाराज मंदिर आहे. प्रकल्प आहे. धरण धरण आहे नदीचा प्रकल्प आहे तिथं ते पाहण्यासारखं काय खूप सुंदर आहे ते. हा आम्ही डबी घेऊन गेलतो एकवे. एक दोन वेळ गेलो आहे. हे सोनूचे पप्पा होते ना मग करमला नाही की, टच चला.
बरोबर आहे हा, मग काय तर
का होत की, ते कोणा सोबत. नव्हती घेत घरची आहेत तेवढेच, कोणाला म्हणत नव्हते चाल म्हणून. अशवती,
त खूप्पच, का डेंजरत ना.
एखाद्याचा स्वभावच रायच.
हो मग काय तर, एखाद्या स्वभाव राहत तसाच बरोबर हं आ.
आम्ही गजानन महाराज सुद्धा जात होतो.
अच्छा हम्म ते माझ्या पप्पनी पण ऑटो घेतली ना.
हा आ, ॲटो घेतला.
हो पप्पपानी घेतली नाही ॲटो.
हो का कोणता मोठा आहे का?
हो मोठा
हो का शाळेचे मुलं नेतात.
अ नाही शाळेची मुलं नाही ते कसं, ते मार्केटला जातात ना भाजीच्या. तर तिकडे खूप हा तिकड खूप नाही तसं नाही., घेतला ऑटोच आहे म्हणजे झाडं पण घेतात, कधी हे गेले की भाजीच म्हणजे भाजी आधी पोहोच करतात हॉटेल्स ला. हॉटेल ला द्यावी लागते ना मग त्या हॉटेलचे मग थोडंफार कमिशन घेत असतात ते
हा हा हा.
हा म्हणजे ते मालक देतो तो मग तो मालक म्हणतो की तुम्हाला लावा म्हणे. किती लावायची तितकी भाजी हा. मग पापा बरोबर ह्. पप्पा जरास असं कमिशन काढतात तिकडून पण आणि मग असं येणं जाणं वगैरे, चालूच असतं की, भाजी मार्केटला जाई जात. भाजी मार्केट वरून म्हणजे, भाजी मार्केटलाच, खूप सारे हे भाडे असतात त्यांना.
हो का उलट चांगलं आहे.
हो आणि त्याच्यानंतर मग असशी भाडे त खूप भेटतात. दोन दोन तीन तीन हजार रुपये कमवता दिवस झाला.
नाही बरोबर आहे ना मग
हा मग काळच
म्हणजे चांगलं आहे हे सकाळी सुठून लागेच. ला त भाजीचं म्हट की भाजी मं.
हो म्हणजे पहाटे चार पा चार वाजता.
हो ना मग काय आता.
ह ए काही नाही तसं
चांगलंय मग आम्ही आमचा टो वीक ला बे कारण हर्ष तेव्हा नव्हतच होता. हो अ ते मग तो त्या फील्डला गेला असताना मग त्यान पुढचं शिक्षण बी नसत केलं मग
हम्म त्यांचं कि झालं शिक्षण आता?
ग्रॅज्युएशन झालं ना?
ह् कशाचत केलं.
बी ए मध्ये
अच्छा.
ह् हो.
हो तेच चालं ना काहीच नाही खायला. छान छान आईच ना इकडे आई तु दुधुपियाचं दुधुपियाचंय आता
हवं का आता लागली का भूक मना
हो आता बूक लागली ना तिला तिचा अंडू अंडू चालतं अंडू दे अंडू दे. अंडू दे अंडू दे दिवस अजून ति अजून तिचे दात त्याला म ब्रश लावला नाही आम्ही कारण की मग ते खराब होतात ना त्याता म्हणतात झिजतात.
हवं काय?
हा मग आई म्हणतात नाही म्हणे अजून नाही लावायचं.
मग ते हे काय म्हणत्यात. हातानं बोटानंच घास तशी
हा. बोटाने हो बोटाने घासून देतात माय अंघोळ वगैरे करताना. सकाळी उठल्यावर
हो ना हा हा.
तू खात नाहीय पिऊ शांत बस खात नाही काल तसच केलं तून खाल्लं नाही काही शांत राहा. जाऊदे बाई हो ओ.
मसाला काढायचा होता पण लाईनच गेली आता
अरे देवा हा. चालत हो. पपाला द्या ह्. असं काही नसतं माणूस पण बोलतो ना ह्.
म मस्ती करते पण ती दादा सांग. त्या त. चालूच राहायच तुच्यामुळे
ना फोन. ते भांडधुन दुधा ते वाटत त्या हा. अम्रपाली लावला होता कॉल त्यांना
हा हा.
हा तुझ उचलत नाहीये कॉल त्या धुन धुत असतील भवतेक
हो हो सकाळच्या राहतात ना काम ती म्हणतच होती काम राह ते म्हणून
ओशो सकाळच्या वेळेस कामच राहतात आणि सकाळ नंतर ज साडे दहा अकरा वाजता जे चालू होतात ना. मग तेव्हा तर ते कॉल्सच बंद होतात मग करावं काय?
काम करता करता फोन जर चालू राहिला ना समोर सुचतच
सुचत नाही हा. आता आम्ही ब्रश पण नाही केला काहीच नाही का नाही डायरेक्ट कॉल चालू केले. माहित आहे का माझं तर उठ. उठल्या उठल्या आई बोलल्या म्हणे आधी कॉल्स कर म्हणे तू कारण की मग हे होऊन जाईल म्हणे बंद होऊन जाईल म्ह ते त्याच्यामुळे आधी कॉल्स करून घे म्हण बाकीचं नंतर कर म्हणे तू काय करायचं ते हो तेच ना्.
मग डब्याची तयारी करा लागते. ह् दहा वाजता डबबा द्या लागते आणि मी मी पोळ्या करायला जाते. ते त्या मॅडमकडे ती शाळेची मॅडम आहे ना ते हा तेच आम्र आम्रपालीचा भाऊ आहे ना.
अच्छा हा. काब त्यांना म्हणजे ते अ काय झालत म्हजच्या घरी
माहेर गेली आहे ना डिलिव्हरी साठी
अचछा हा.
हा तर मग ते माझ्याकडे डबल लावला ते कस आहे तिला दोन तीम भाऊ आहेत ना.
हा.
आम्रपालिका आहे म्ह मी जर याचा केलं म्हणे तर दुसरा पण त कस पाहते म्हणे मग चल बामाी पण बायको गेली आहे गावाले हम् आणि ते काही पैश खर्च वगैरे देत नाहीत घरातून.
बरं बर हो.
हा मनंग पाले.
ए नाही पिहू न बेबू.
ती तशी सांगे मग अ माहत आहे येत कि मी. पार्लर ची किट राजेश्वरी वगैरेथे पार्लर परत आहे ना काल सांगित. राजेश्वरी ना ह इतक मस्त भाई खरच ना तू जर अस त ना तुझं पण झाल असत वैष्णवी.
ते नाही ते मला ते पार्लर. करूच नाही आटत का काय माहिती आता मला पण किती. ति जण होते सोनी मावशी पण शिकवत होती ना पटलर. तर अ हा ह्याचच होत सरकारचं पण ते मला. पटलंच नाही ते मला,, हं,, सोनि मावशी पण शिकवायची,, त्याच्यानंतर ती बहिणी नव्हती किंवा एक काच्या समोरचीतऽ ती पण बोलली,, म्हणे तुला मी फ्री मध्ये शिकवते म्हणे,, शिकून घे म्हणे. कशाला उगाच,, मग मला आवडतच नाही ते पार्लरचं,, मला का काय माहिती मला? पार्लर च आवडतच नाही. हां,, तेच ना,, माझ्याकडेचऽ सगळ य बर का सामान,,, सगळं, सामान आहे. ऑल,,, म्हणजे स्ट्रेटनरऽ पण एक,, कर्लर पण एक,, सगळ्या माज्याकडे.
पण मग करायला पाहिजे ना तू
नाही मला ते आवडतच नाही ते माझ एक अभ्यासात मन ये ना तर मग ते म्हाला अभ्यासच करू वाट मला ते दुसरं गूच नाही वाटत काही.
मग आता कशाच अभ्यास करत असत.
मी तेच ना आधपासून युपीएससीच करतेय ना.
हो का.
म
हम् तेस.
युपीएसच्या परीक्षा देऊन पोलीस भरती करत का.
नाहीयो कलेक्टर.
हो का.
हा. हम्म कलेक्टरच आय ए एस ऑफिसर ऑफिसर जे असतात ना ते. मोठे अधिकारी हम्म. ते विनिमाच्या समूह मन मामाच्या सोबत नसतात काओ तेऽ
हम्म, हम्,
त्यांच्या सारखं ते,, ते मॅडम वगैरे येतात पहा घरी,, मामीना हे दिलंऽ त. मामींना,, औषध दिलतं. नाही, मामींना औषध दिलतं.. हां, तस,, तस. तस.
हो वका,, हम्, चांगलाय न मग.
हम्,,, ह हह
विड्यू मेळमऽ परीक्षा दिल्या होत्या की नाही मग?
नाही, अजून दिलीच नाही, आपण प्रिपेअर नाहीय आणि कसं काय देणार?
हो,, फॉर्म भरलाच नाही तो.
तयारच नाही आहे ना,, हा,, नाही आपली तयारी नाही आहेे ना, इतकी.
हो, हो,
तयारी नाही ना इतकी, हा तेच ना. अभ्यास जास्त नाही करू देत ती जेवढा होईल तेवढा करावा लागतो, आता ती स्कूलला गेल्यावर मग ठीक आहे मग करू देईल ती, पण आता करू देत नाही ना ती हां. अं हम्म! काय म्हणता बाकी काय चाललंय?
तू म्हटलं कशातून केलाय ग्रॅज्युएशन?
बी ए!
बि ए मध